हॅलो आवाज येतो ना
का अता येतोय काय कराल्यास काण म्हणता सुन का म्हणते हा उन्हाळा का आम्ही पण मन पाऊस
ण यावर्षी जाणत हो
हा ना आमच्या एक तकडे पण व येऊून भरपूर आहे पावसाळा सुरू झाला तरी आज आम्ही आता वेकस बनवले इतका ऊन आहे हा झाले का आमच तेवढं इकड ती झाल्यामूळ बनयले नव्हतते म्हणलं उन्हाळ्या मुलांना पण आवडतात बनवूया काल सकाळी आम्ही वेफर्स बनवले
कूर बनवायचे ना आ बर उन्हाळा संगपला आता पावसा चालूईल
कॅन्सलच केलं होतं आपण आ ऊन हाय तर म्हटलं चला आपलं करून घेऊ
हा हा स सकलाफ वगैरे नाही करते म्हणून
काय म्हणाला नाही ते काय झालं अ ते आधीथोडं करून मी त्या व्हेकल्सच राहिले होते पण म्हणलं की आता झाले ते पण करून झाले आज आता बऱ्यापैकी वाळून पण गेले दोन दिवसात मस्त वाळती.
म्ह पापड वगैर पण करता की नव्हतो लागचे पापड वगैरे
हा हा करतो करतो त्याला आम्ही ते हंडी पपड वगैरे े म्हणतो
ओके ओके आमच्या इकड म्ह नागली पापड वगैरे असे म्हणतो
हा आम्ही पण आता मग तेच म्हटलं अस लवन तर उद्याने जरा बाकीच करायचं
तुम्ही कुठे सांगलीला असतात ना
मस्त सांगली की हवा कशी थोड कोरडी आहे ना आता जरा जास्त असतो नाशिकलांस बऱ्यापैकी राहता ये ना ना नाशिक साईड ला पण हा तुम्ही कसे बनवयला आलेस बटाटा येतस ना
हा पण वेपार बटाट्याचे असत आणि चकल्या याचे बनवतो साबुदाणाचे आणि बटाटे मिक्स करून हा
तेिन काय करतात उकडून घेतात आणि मग करतात आणि काय काय जण काय करत त्यात डायरेक्ट स्मॅश करून बनवतात.
बरोबर आम्ही तस बनवतो सेम प्रोसेस असते.
कारण बऱ्याच भागात बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या वेगवेगळ्या राहतात ह सेम बऱ्यापैकी इकडची सेम राहते आम्ही पण काय करतो बटाटा उकडून घेतो. परत साबुदाणा आपण काय करतो उकडू म्ह थोडस वाफ काढून घेतो म्हणजे ते फुलतात नाहीतर कच्चा साबुदाणा बटाटा तर मिक्स केला त थोड कडक कडक होतय ना त्या पण अस करतो. हा बेछत छान होत मध्ये असंच झालं होत ते बटाटा अस लागतात वेफर्स ला रेट वाढले होते आता जराशी खाली आली.
हा आता कमी होतील ना रेट जेव्हा तो सिझन असतो तेव्हा वाढतात.
खूप वाढवलेले आहे आता आम्ही तेच केलं म्हलं आणले करून घेत तुम्ही बनवताना काय करता कि म्हणजे सकाळीचता आम्ही काय करतो की आता आज मला करायचे होते ना? तर रात्री मी काय ते तिथं सालं काढून घ आणि हा ना मग रात्री चालत काढून. ठेवली त्याची चिप्स पाडले. ते एक दोन तीन पाण्याने मध्ये स्वच्छ
धुवन काढायचं ह.
हा मग घेऊन घेतले की त्यात स्टार्च निघून गेल पंधरटपणा आणि काय करतं आी धोमकींना व्यवस्थित धऊन घेतो मग नंतर रात्रभर ते पाण्यात ठेवतो हम् हा मग सकाळी जेव्हा करायचे त्याच्या आधी थोड्या वेळ एकत तुरटी थोड पाण्यात घालायची. का आता सुू करायचे किंवा फार तुरटी पडायला नको म्हणून मग काय करतो तुरटीच्या पाण्यात एक. पंधरा मि ठेवतो मग ए दुस्या पाणी उकळतो त्यात मीठ घालतो आणि त्यात सगळ वेफस निथळून घालून देतो. कारण मग तुरटी जास्त झाली. तर ते लहान स पडतात आणि चव स जराशी बेकारऊन जाते.
हो बरोब
आणि हा ते वाढण्याश
हा ते वाढल्याशिवाय पण मेन म्हणजेळल्याशिवाय नंतरच क
कळतय हा त्यामुळं मग म्हणलं की असंच करत की तुरतीच्या पाण्यातन काढतो धुतो आणि मग परत एक उकळी काढून पसरतो.
आम्ही सहस काय करतो रात्रीच आहे ना बनवतो कारण की माझा जॉब असल्यामुळे... आम्हाला दुपारी काय जम नाही मर रात्रीचम... किसून वा बॉइल करून घेतो आणि लगेच घराचा स्टापवून देतो..
जात
हा वेपरला काही प्रॉब्लेम चकल्या ना थोडा इशू असतो चकल्या..
हा त्याला हा त्याला ऊन लागते कडकडीत आणि बटाट्याचे पदार्थ असल्यामुळे काय होऊन जात ते... त्याला जर प्रॉपर मिळालं.. क टाईपचा वासेत.. मग ते परत खाल्लं जात नाही त्यामुळे ते मात्र कडकडीतुला चाल.... न तेस पातळ पातळ असत फॅन कधरी वाळून जातात आणि मेन म्हणजे जास्त लागतात पण मुलांना घरात सगळ्यांना लागत आता श्रावण हा श्रावण सुरु झाला सणवार उपवास सुरू झाले की ते ना तेच... उपवासाच लागतेय लागते आणि मुलं आवडी ना ते बाहेर तू खाण्यापेक्षा आम्ही पण म्हणतय काय हेच केलेलं बर पडत हो छान लागते चटणी मीठ घातलं की मस्त लागतेय आमच्या इकड त्याच बर.. त्याचा खीस करतात बघा. हा मग हा ते चिवडा केल्यासारखं हा छान लागतय त्यात मीठ शेंगदाणे घातल की चिवडा... आणि विकत आणण्यापेक्षा बर बर पडते ते विकतच आणि कुठ.. तेलात तळलेलं.
हा आणि कधीच स्टोअर केलेलं असत कधीच काय आपण कसं फ्रेश बनवलेलं असतं ना.
बबत मुलांना पण म आवड खायला माझी मुलगी तर तिचे चिप्स केले की अर्धे कच्चे आधी खाती मग जरा वाळून.. झाले की डब्यात भरताना आले घरातात.. आणि तळायला घेतल्यावर तेव्हा जरा कच्चे खायचे तळलेले खायचे नुसत मस्त लागत हो हो हो छान आमच्याकडे ते चकल्याच तसच ना पाप.. पापड पण त्याचं बनवतात.. म्हणजे जे चकल्याचं पीठ करायचं, ना ते पीठ करायचंच फक्त त्या साचामध्ये घालून चकली पाडायच म्हणजे काय करायचं सांगा की आपलं एक थापायचं किंवा काय करायचं त्यांना खूप टाइम लागतो यावेळी आम्ही काय केलं. एक पॉलिथीन घेतला त्यावर तो एक गोळा ठेवला त्यावर दुसरं पॉलिथीन ठेऊन. स न प्रेस केलं तर ते बरोबर मस्त गोल होत म्हणजे आपला जो ह त्यामुळे फार कष्ट नाही पडले पण ते आपलं रो टी मेकर असतो की गोलछोटा मेकर त्यात पण कसं करावं लागतं खाली कॉली ठेवा मग ते त्यावर ज्या वाळत घालायचं त्यावर पटापट हा कसते ते हा वाचून जातो आणि कसते वाचून ती परत काढा आणि झाला त्या खाटणार फुटणार त्यापेक्षा ज्या कागदा वाळत घालायचे त्यावरच ठेवायचं आणि तळायच ह आणि मस्त वाळून पण जातात तस हा मूग डाळीचे हा आमच्या इकडे त्याला भाजीचे सांडगे म्हणतात म्हणजे काय करतात. सगळे डाळीचे म्हणजे त्याची भाजी जात ना आमठी भाजी हा बरोबर आहे ते काय? काय? हा ना हा हो आमच्याकडे नाहीच परवा आम पण म्हणा क त्यांनी कांदा कां म्हणल्या हो आमच्याकडे आणि त्यांना चव छान येते हा आम्ही काय करतो? कांदा नाही घालत सगळं भाजी म्हणजे डाळी धून बारीक करून करतो पण त्यात कांदा नाही घालत.
अच्छा नाही नाही कांदा तिथे पीठ वडे करता ना ते् हा भाजी बनवत कना किंवा कांदा घालून भाजी करतो
हा हा हा हा हा बरोबर आहे छान लागते. ती फार मस्त लागती आणि एखाद दिवस भाजी नस चव पण केलं पण होत छान होतय परवा तसंच आम्ही हे ट्राय केलं होत कुठ कुरड्येची भाजी म कधी केले नव्हते. परवा म्हणलं चला करून बघू
हो ती पण भारी लागते कोवडी करायची मस्त आहे की
ह
तर कांदे लसून घालून मस्त शनदाना फोडणी दिली ना खूप टेस्टी असते. आता आम्ही ऑफिशल बायका कधी कधी टिफिन लगायलात.
हा नाही हा आम्ही का होन जातोय छान लागतो. ते पण दरवेळेला आपलं भाजी घ्या निवडा करा आणि चव बदल पण छान वाटत.
काहीतरी हा ते डेली खाऊन खाऊन कंटाळा येतो ना. काहीतरी वेगळं पाहिजे असतं.
हा होऊन जाते आणि त्या क मागच्या वर्षीच वाळवण राहिला असतं. ते पण युज होऊन जाते मात्र होण्यापेक्षा छान लागते मी पण फर्स्ट टाईम केली होती. छान झाली होती.
आमच्याकडे तर असत सुद्ध आता तर युट्यूब आहे. सगळ्या गोष्टी
हा तेम्हा समजून हा ना नाहीतर आधी एखाद्याची रेसिपी हा आधी हेला एक विचार तिला विचार करायला लागाय. गरज नाही आणि होउन जात. चवीनुसार कमी जास्त आल की
हा ते पण बरोबर, चवीचा डिफरन्स असतो. पण मग प्रोसेस होऊ दे त्यावेळी
हो कळून जाते कळून जाते. आणि बरोबर आहे. बरोबर आहे. होऊन जाते आणि छान लागते पण नाही तर आधी एखादी विचारायची मग त्याला विचारा मग तो सांगणार. मग नाही सांगणार त्यापेक्षा चला सर्च केलं. सायलीची रेसिपी आली.
लगेच, हा मग, नाही मग टेन्शनच नाही. सगळ्या गोष्टी सोयीस्कर झाल्या पण आपल्याला आता बनवण्यापासून सगळ्या गोष्टी, हो, इंटरनेट मुळे खूप सोल्युशन मिळालेले आहे लोकांना. म्हणून बरं हे.
मग निवांत निवांतय तुमचं ओके ओके ओके चालेल चालेल हा बाय बाय.